हॅलो.
हॅलो ताई आवाज येतय का?
हो येतो येत.. माझा येतो का तुम्हाला?
हा नमस्कार!
नमस्कार ताई बोला!
काय म्हणता?
काही नाही बस मजेत.. तुम्ही कसे आहात?
मी पण मस्त निवांत.. पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडे?
आहेत चालू आहे.. बऱ्यापैकी दोन तीन दिवसापासून तर जास्तच आहे.. तुमच्याकडे?
आमच्याकडे पण आता कालपासून चालू झाले.. आज तर तो आता नॉनस्टॉपच येतोय.. कंटिन्युअस येेऊनच राहिलय पाऊस आता आपण येतोय हा काय म्हणत आ आता मस्त सण चालू झाले आहेत.. मज्जा आहे बाबा तुमची..
हो ना आता नागपंचमी, रक्षाबंधन आणि मग त्यानंतर येणार दिवाळी
हा बैलपोळा, दसरा मग दिवाळी, कोणत मला तस दिवाळी आवडतो, दसरा पण आवडतो दोन्ही आवडतात पण जास्त दिवाळी ह हम ह...
अच्छा मग कशी साजरी करतात तुम्ही दिवाळी?
आमच्याकडे दिवाळीच होय बाबा एक महिना अगोदर साफसफाई करावी लागते पूर्ण क्लिनिंग कराव लागते चुप चुप हा पूर्ण क्लिनिंग काढावं लागत मग शॉपिंग असत मग होम आकाश कंदील बनवायचं एक्साइटमेंट पण असते आम्ही तेवढे कामं पण लागत हा
हो ना म्हणजे वाटतं की दिवाळी यावा पण मग खूप काम असतं असं वाटतं एक दृष्टीने नाही आवडत एक दृष्टीने आवडते पण
तो एक हा हा तो एकच असा सण आहे की त्याला एक महिन्यापासून तयारीला लागावं लागतं एक दीड महिन्यापासून
हो पण मग ठीक आहे ना आपण असं इतर वेळेत सगळं आपण फक्त किचनच आवरतो हा प्रत्येक वेळेस आपण दिवाळी आली तेव्हाच पूर्ण घर पूर्ण क्लीन करतो ना
हा पूर्ण
हो मग त्या दिवाळीमुळे तर मग सगळं साफ होऊन जातं ना
हा एक एक एका दृष्टीने चांगलं पण आहे पण एका दृष्टीने असं काम पण जास्त लाग ते दमून बी जाते माणूस
आणि त्यात परत माहेरी जायची ओढ पण लागते त्यामुळे मग माणूस पटपट काम करतं
हा असं वाटते मग लक्ष्मीपूजन मग भाऊबीज ते दिवसाचे पटापट पण जातात पण म्हणजे खूपच असे म्हणजे ह्यांच्यात पण राहतात ना आपल्याला इकडे माहेरी जाव जायला मिळतं सगळे नातेवाईक जायला भेटतात मज्जा येते खूप.
मज्जा येते आणि पहिले येतं मग वा वासू बरस येत ते मग गायची पूजा वगैरे म धनतेरेस तर मग त्या दिव ची अ आपण सोनं तर का खरेदी करू शकत नाही एवढं त्या दिवशी मग त्या दिवशी धनं खरेदी करायची मग त्याची पूजा वगैरे करायची. देवीचा फोटो वगैरे ठेवून तुम्ही करता का तुम्ही पण असंच करता ना?
नाही आम्ही त्या दिवशी धणे घेतो धणे आणि हे आपलं झाडू. धनतेरसच्या दिवशी. हे दोनच घेतो आम्ही. हा त्या दिवशी घेतो मग दुसरे मग काय येते धनत्रयोदशी दिवशी नंतर?
मग त्यानंतर मग येतो आपला काय म्हणता?
न नरक चतुर्दशी.
हो मग त्यानंतर येत आपलं मोटमांग, लक्ष्मीपूजन.
लक्ष्मी पूजनला खूप काम लागत्यात. दिवसभर उरलं. हा त्या दिवशी त्याच दिवशी. पूर्ण रांगोळी काढा, नैवेद करा अजून तयारी करा दिवे लावा खूपच दिवसभर काम लागतं त्या दिवशी.
हो आम्ही तर मोठी पूजा मांडतो रांगोळी वगैरे काढतो त्या पूजेच्या तिथे.
हा हा हा.
तिथे नवीन आणलेला झाडू अ ते असे ते ठेवतात एकामध्ये बत्तीशे लाह्या धन वगैरे असं मग पुरमपोळीचा नैवेद्य.
हा का पुरणपोळीचा करता आमचं त्यांच्याकडं नाही करत त्याच तेवढं काही असं, असं साधं पण बनवतात. आम्ही असं गोड वगैरे असं काही बनवतो आपल्या येथे फळचे राहतोच ऑलरेडी. अ नंतर मग आम्ही अस घरी साधच बनवतो तेवढं क आम्ही पुरणपोळी वगैरे ना बनवात भात, भाजी, वरण अ पोळी आणि असं काही आमच्याकडे जास्त ल तुमच्याकडे लवकी म्हणतात आमच्याकडे दुधी भोपळा म्हणतात.
अ अच्छा आम्ही पण भोपळाच म्हणतो.
अ त्याची वडी वडे असतात आमच्या इकडे जास्त करून वडे बनवतात त्याची
अच्छा असं का नाही आमच्याकडे पुरमपोळीच करतो सर्व दिवाळीला पुरमपोळीच करता.
हा इकड मी इकड पण बघितलं मी पुणे साईड सगळं याला ना पुरणपोळी आणि पुरणपोळी पण इकडं वेगळीच बनवतात आमच्याकडे इकडे ते त्या त्याला तो सार वाचलेला असतो त्याच ते आमटी वगैरे बनवतात. नाहीकडे आमच्याकडे तसं नाही करत.
मग?
आमच्याकडे ते डाळ भिजत घालतात आणि मग ते आपली कणिक घेतात ना कणिक मळलेली कणिक. त्याच्यामध्ये मग तो पुरण भरायचा आणि तव्यावर थापायच इकड कसं पुरी लाटतात. आम्ही असं थाकतो हा. आमच्याकडे तेच थापता, जाड जाड थापतात. तसं बनवतात पुुरूनपोळी. हा, इकडे लाटतात पुरणपोळी. त्याच्यामध्ये पुरन, हा हा हा.
आमच्याकडे लाटूनच केली जाते, आणि एक लाटून पुरणपोळी किंवा मग मोठा मांडा असतो. मांडा बघितला असेल ना.
मांधन म्हणजे माठ.
मांडा मांडा पुरमपोळी पुरमपोळीचाच पण तो खापरावरती असतो, भाजलेला.
नाही.
मांडा पण नाही बघितलेला का? आमच्याकडे ना आता कोणी पुरनपोळी पुरमपोळी करायचं म्हटल्यावरती जास्तच हे करावं लागतं. मग कोणी कोणी विकेत डायरेक्ट मांडे घेऊन येता आणि घरी म फक्त दूध सार भात असं करायच आमटी वगैरे भजी कुरडई आणि मांडे विकत आणायचे. मांडा बघितलेलाच नाहीये का?
नाही,, ते रेडीमेड भेटत का असं, दुकानात.
हो विकत पण मिळतो, तुमच्या पुण्यात पण मिळेल, टेस्ट करून बघा एकदा्
म्हणजे मग त्याची ती लाटलेली पुरणपोळी असते त्याच्यावर मग शेकायची.
अ म्हणजे पुरमपोळी छोटी असते, मांडा खूप मोठा असतो.
हा हा.
आणि तो खापरावरती भाजलेला असतो, पुरणपोळीपेक्षा त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच असते.
हा काय.
हा, तसं युट्यूबला तुम्ही सर्च जरी केलं ना मांडा पुरमपोळीचा मांडा, तरी तुम्हाला लगेच म्, हणजे त्याची लगेच डिओ वगैरे सगळे बघायला मिळेल, कसं अस
हा करावं लागेल, तुमच्याकड खूप काही खूप काही नवीन नवीन नवीन नवीन गोस् मी तर कधी कधी ऐकलं पण नाही, आता हे मांडाच, तुम्ही म्हणताय ते.
हा तुम्ही युट्युब ला सर्च करून बघा.
हम्म्, बघावं लागेल.
आणि तुमच्या पुण्यामध्ये पण कुठे एखाद्या ठिकाणी तरी तुमच्याकडे मांडा विकत भेटत असेल, तुम्ही एक त्याची टेस्ट पण करून बघा कशीय.
हा हा हा वेगळीय, नाही पण ते चुलीवर करतात ते, त्याचं
हा चुलीवरती कोणी गॅसवररती, शक्यतो पण चुलीवररतीच असतं ते.
हा ना.
हो, तुम्ही जर युट्यूबला बघितल ना, सगळी प्रोसेस तुम्हाला समजेल कसा असतो, आणि आम तुमच्याकडं किती? काही ठिकाणी साठ रुपये मांडा आहे, तर काही ठिकाणी सत्तर रुपये, तर तुमच्या पुण्याकडे कितीय मला सांगता नाही येणार, पण एकदा टेस्ट करून बघा, तुम्ही कुठेतरी चौकशी करा. कुठेतरी मिळत असेल तुमच्याकडे पण.
हां बघावं लागेल.
एकदा ट्राय करून बघा दुधासोबत, मग दुधामध्ये ना साखर वगैरे टाक खायची बऱ्यापैकी.
हां.
अ दुधासोबत म साखर टाकून उ दूध गरम करून त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता तो, म वरतून आपण आपलं गावठी तूप वगैरे त्याच्यावरती घ्यायचं ज्याला ला चालतं ते घेत ज्याला नाही ते नाही.
हो काय?
हो.
चांन मग त्यासोबत चांगलं लागते हे ना दुधासोबत? हम्म इकडे मी आमटी सोबत खाल्ली आहे ती पुरनपोळी म्हणजे लाटलेली. ये ये ते फ्रेंड आहेत तेनी बोलावलं होत उम त्यांच्या इथं गणपती होता तेव्हा तेनी जेवा ला बोलावलं होत तेव्हा त्यांनी केली होती हम्म.
आच्छा मग त्याच्या सोबत?
आमटी होती.
अच्छा त्याच्यासोबत गु अ हे कोणी कोणी खीर करतं, कोणी कोणी अ गुळावणी करत दुधाचं.
हा हा हा हा
खोबरं काजू बदाम वगैरे टाकून तुपाची फोडणी देऊन कोणी तसं गुळवणी बनवत मी तसच गुळवणी बनवते.
हा हा हा हो का
हो.
हा हा हा चांगलंय चांगलंय मी पहिल्यांदा खाल्ली त्यांच्या इथं गणपतीला तेव्हा मला ती पण ती चव मला नाही वाटली कारण की आपल्याकडे जे खाऊन असतो ना तेच चांगलं वाटत.
हा हा म्हणजे तुम्हाला ती टेस्ट नाही आवडली आमच्याकडची असं म्हणताय का?
ना अरे तुम्ही कस इकडे लाटीव करता ना पुरणपोळी लाटलेली. आर ते आम्ही कसं ते तिकडची थापलेली खाल्ली आहे ना मग आपण कधी पण आप पण पहिल्यांदा खाल्लेली आहे ना आपल्या गावाकडं तेच आपल्याला आवडतं ना.
हा हा नाही तुम्ही माझ्या हात ची एकदा ट्राय करायला येऊन बघा, माझी पुरणपोळी खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल नाही खरंच खूपच छान आहे.
आ येऊ तिकडे आलो तर.
हो माझी पुरनपोळी खूप छान असते तुम्ही एकदा टेस्ट करायला येऊन बघा.
हा येऊ ना म्हणजे तुम्ही तिकडे प्रॉपर म्हणजे तुमचं स्वतःचं घर आहे ना तिथे?
हो हो स्वतःच आहे ना.
येऊ येऊ मंग खूप काही आहे पाहण्या लायक तुमच्या इकडे यावंच लागत.
हो हो आणि एकदा तो मांडा ट्राय करून बघा तुम्ही एक मांडा तुम्हाला तर दोघांना तर खूप खूपच होऊन जाईल दोन दिवस खाल तुम्ही
हा का?
हो मोठा असतो तो भरपूर.
बघावं लागते ट्राय करावं लागते.
हा तिथ आहे ना तुमच्या जवळपास कॉलनीत कोणी बायका असतील ना तर त्यांना विचारा. आपल्याकडे जो पुरणपोळीचा मांडा असतो तो कुठं मिळतो. तर मग त्या तुम्हाला ऍड्रेस सांगतील त्यांना माहित असेल तर तिथून एकदा ट्राय करून बघा.
हा करावा लागेल.
ओके ठीक आहे चालेल, हो.